ह आई ग काय? कॉल चालूच आहे की, वॉटसअपला गेल
तीच मी काय मेसेज करते ती मोठ्यानं बोलतेलेलं फोनला ये इ ए ल इ फक् तू काहीतरी फोल पण चालवणार ये भाव जेवलास काय नाय चहा करचल की चहा प्यावर जरा झोपतो
कराल तर मला पण द्यायचं परते कुठला शर्ट घातला लाआयस बघू मी घेतलाय की ह्यो
मला पाहिजेल हाय परत्या कॉलेजला घालाय माझं कॉलेज हाय
दोनशे रुपये घेतला तेन शर्ट तो जुडिओ मध्ये
असं तीस फोनला करायच आहे. मला ती दोनशे तीनशे रुपये देतो म्हनल्या.
ऐंशी गुणुले कर की ऐशी गुणुले तीस कर की
हम
ऐंशी गुणिले थांब की कामावर गेला तर सगळ्या कामावरच्या बायकांचा फोन येणार पाच्
आत्ता सहा झाले
तीस झाल्यानंतर सगळ्याच एकदम मिळणार शणजे तु आणि मी तुझ्या फोन वरच दहा वेळा फोन झाला दिवसातन आस झालं तर तसचं तुझ आलं तर
तुझ बी काढ
हम्म
हम्म काय? गन्या मोबाईल रिपेरीवाला कोण मित्र असला तर बघ की, नुसत काच बदलाय येत्या काय बकी डिस्प्ले नविन आहे म्हणजे ओरिजनल आहे डिस्प्ले फक्त ओरिजनल काच फुटल्या बगाव की काच ओरिजनल फक्त अरिहंत वाला
त्याला म्हणजे पूर्ण डिस्प्ले बदलायला पाहिजे घरला जा म्हणावं तुझ्या मित्राला विचार की विचारतो की पाणीपुरी वाला मित्र आहे बघ पाणीपुरी आण एक प्लेट
पाणीपुरी
काय रेपिअरी साठी की खातय पैसेच घेत नाही तेव आणि काय? स्वप्न काल पडलेला माहीत आहे का काल, ऊ राणीच्या घरातले आमच्या तयार झालतीत आत्ती म्हणली पाणीेपुरी खाणार आहे तिने घरात आहेत आठ जण डायरेक्ट पुऱ्याचा पुडा पाण्याचे हे सगंळ घेऊन असं डायरेक्ट पिशवी दिेलो खावा म्हणले किती खाणार आहे
हो रोज काका काकी ब काय पावभाजी, पाणीपुरी,
पैसा, ते मी तर सगळ, कामाच बघ रे जरा, य बघ काय काय खातोय बग , कामाच बघ जरा, कामाचं बघायच, तिथं पैसे हम्.
मला तीनशे दिलीस की मी ते दाडीच सिरम आणणार आय, दोनशे दोनशे, तीनशे, दोनशे, तीनशे, तु ऐंशी गुणुले तीस कर, दोन हजार चाळीस चारशे राणी सांगाल्या.
काय आ?
च्या करू जाय, ये नाई मला पण कर, त्याला पण कर, अरे तेल लावू नको मोबाईल ला माझ्या
च्या कर जा की जा, नई अरे च्या कर जा गन्या, मला त्यातला शंभर दे म्हणाल्या हिईईईईई तुला खा
हू.
हम्म. हम्म्म्म हू.
ह नाई, मलाच माहिती आयत कणी बग म्हणावं पहिला
अशी केस कापालोय, उम कापुदे हम्म्म्मम्मम्मम उमहुहू्म्म्म्म्म्म्म्
कोण आय? हमम्म्.
कुठं उलतल्यालास र ह्य, कंपनीच्या बाहेर माइ सायकल चालवणार आय म्हणालती, कंपनीच्या बाहेर आलती ती, दररोज येत होती. आणि कंपनीतली लोक, कंपनीच्या जरास पुढं हाय, ते पुढं हे अविनाशच गॅरेज प्रीमियम कारवॉश सेंटर ते
कुठ हाय य? वखार बागेत सायकल बी चालवाय ईना तिला का ईना? सायकल किती खराब झालती माहितीये
ह
बस आता असा टपकनार आय
घर का वादा है. फॅन कोन बंद केला? आजसे है जो का? आठ मिनट करायच आहे न्हव
हम्म आठ ते दहा चार वाजले. अमृत पाजा खालील व्हिडिओ मी स्वतः तयार केलेत कुठला व्हिडिओ?
आता अकरा जूनपासून कॉलेज चालू
आती फक्त डॉयलोग करती बा माझ तेत काहीच नाही.
शे काय खर कॅरी वरचा फोटो कधी तरी स्टँड वर येणार, ये ये हे
तूी बी जा की मग कॉलेजला घे की ऍडमिशन ती डिग्री ला आणि तू बारावी अकरावी बारावी ला काय वाटत का जरा तर निर्लज
हम्म हम्म हम्म
फोन कर जा की रे ते बोंबलालय जाय की ते मला फो
तू मेरे सामने मै तेरे सायली एकलीस तर ही हाय तुझी कधी? यु के प्यार करू मी तिकडन फोन केला तर दुसऱ्यांच्या फोनवरन तेंन तरी पण तुझ कंप्लीट होतय, माझ्या मोबाईलवरून करायला पाहिजे मी लॉगिन तू कर म्हणालतो
तुझ्या मोबाईलवरन आधार कार्ड स्कॅन कर आणि तीस जणांना फोन लावत सुट तास तास बर नाही रे पाच मिनट पाच मिनट पण नाही रे सकाळच दोन मिनट बोललो तरी पण मला आलं ते क्वेश्चन
झाले की आठ मिनटे होवू दे बा हा ही का तर खाया लागलेतच हां शंभर टक्के शिदध्या स्नॅप टाकालाय म्हणल्यावर खायाल्यात.
ठेवा की आता, थांब की.
ठेव